हा ते क्लियर येतोय ना आवाज आता
हा आता येतंय की तुम्हाला येतोय माझा आवाज
हो हो हो येतोय येतोय चालेल आज आपण थोडस तुमच्या भागाकड काही असं पाहण्यासारखं वगैरे काही पर्यटन स्थळ वगैरे असं त्याच्याविषयी बोलूयात थोडक्यात थोडी हो माहिती सांगा म्हणजे तुम्ही गेला असाल ना प्रवास पर्यटन वगैरे म्हणजे समजा देवाच्या ठिकाणी वगैरे असं
मी बघितलंय ना तुमला मी मुंबईची आहे तुम्हाला मुंबईची सांगते माहिती इकडं मुंबईमध्ये बघण्यासारखंच फेमस तर तुम्हाला हे माहिती असेल की ताज हॉटेल ये
हो हो आहे माहिती आहे
हा ताज हॉटेल आहे परत अ ते देवाचे स्थळं म्हटलं
ताज हॉटेलच्या तिथं गेल्यावरती मग अ मध्ये तिथं समुद्राच्या तिथं आहे ना मग तुम्ही मग म्हणजे तिथं कसं कसं जावं लागतं बोटिंग वगैरे काही म्हणजे काय एन्जॉय केलं म्हणजे असं थोडक्यात सांगा
हा ताज हॉटेल आहे त्याच्या बाजूलाच गेट वे ऑफ इंडिया आहे तर तिकडं हा तिकडच ना बोड पण असते तिथे लावलेली असते मग आपण तिकडे जायच मग ते बोटीने आपल्याला राऊंड मारून आणतात
हा हो हो
आणि हा तो समुद्र खूप मोठा आहे तिकडचं ताज हॉटेलच्या इकडचं गेटवे ऑफ इंडियाच तेन समज
हो हो तिथं वेगवेगळ्या बोटी पण आहेत ना आपल्याला ज ज्या बोटीमध्ये बसायचं चं त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो ना
हो ओपनवाली आहे बंदवाली आहे असं डबल डेकर टाईप आहे खाली पण आहे वरती पण आहे अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या आहेत मग त्याच्यामध्ये बसून फिरून आणायचं ते फिरून आणतात आणि एक कुठला तरी आयलंड पण आहे तिकडं तिथून ते तिकडं तिकडं पण जाऊ शकतो
हा ते मला वाटतं तिथपर्यंत घेऊन जात नाहीत आपल्याला ते बोटीमधूनच दाखवतात ना
हा पोटे
हा बरेच पॉइंट मला वाटतंय बोट टीम मधून दाखवतात असे लांब लांबचे असं टर्न होताना बोट
हा तुम्ही आता तिथलेच आहेत म्हणल्यावर बऱ्याचदा गेला असाल ना हॅलो
हा हा. येतोय येतोय आवाज. बोला.
येतोय नव्हा? हा आणि इकड ना मग ते हजेली पण आहे. महालक्ष्मी मंदिर पण आहे बघण्यासारखं. हजेरी त्याच्या बाजूलाच थोडस पुढे चालत गेलं दोन मिनिटांच्या अंतरावर त्याच्यानंतर लगे महालक्ष्मी मंदिर आहे. आणि ते हजेरी आहे ना ते पाण्यामध्ये आहे, ते मंदिर आहे तिथून जायला फ फक्त अस थोडासा रस्ता आहे. ते पावसाळ्यामध्ये जे जायचा रस्ता आहे ना तो असं पूर्ण पाण्याने वाहत ना असं वाटत ते खजेली आहे ना ते पूर्ण पाण्या मध्येच उभं राहिलेलं, असं दिसत ते. दिसायला खूप छान दिसते. तुम्ही कधी गेलते का? बघितलं का आले होते तेव्हा?
आली होती मी, पण तेव्हा महालक्ष्मी मंदिरामध्ये गेलात आणि आमच बस मध्ये अजून दुसरे जण होते ना थोडे, तर ते बरेच जण तिकड गेले, म्हणजे दोन पॉईंट पैकी एक पॉईंट होता असं. मी नाही म्हणजे बाहेरून पण नाही बघित ते आता नेक्स्ट टाइम कधी आले तर आवर्जून बघन तुम्ही सांगितलेलं.
हो. आवर्जून बघा.
ते कस आपण आपलं प्रायव्हेट वाहन करून हा. प्रायव्हेट वाहन करून गेलं तर आपल्याला बघायला भेटत ना. अस पॉइंट टू पॉईंट.
हो.
हम् वगैरे त्यांच्या मग ते फास्ट दाखवतात थोडस. आणि भरपूर दिवस झाले ना जाऊन मग हो. थोडं थोडंस आहे बरं सांगा अजून काय म्हणजे तिथे आहे अजून तर मी गेल्यावर नक्की जाईल तिथं.
हा. इकडं ते हजेलीच्या इकड मग हे पण आहे. ते मोठमोठे असे दगड आहेत. त्याच्यावर उभा राहून आपण फो
हो का.
ते पर्स ज्वेलरी वगैरे विकतात ते. ते ते पण छान असतात डिझाईन वगैरे तची.
अजून काय काय आहे? आले ना मग तुम्हाला भरतीकडून असं. हे दादर वरून दुसरी ट्रेन पकडली ना असं मुंबईमध्ये ना तीन लाईन आहेत. एक
हा हा.
असे तीन लाईन आहेत. तर त्यातली दादर वरून एक दुसरी लाइन पकडली ना. तर मग तिकडून आपल्याला ना वसईला जाता येतं. अर्धा तास च्या अंतरावर ये बस आहे तर तिकड
हा.
किल्ला आहे. पोर्तुगीजांचा ना किल्ला तो आहे तिथ.
हो कां होयं.
हां तो खूंप छान आहे मी तो बघितलेला आहे. तुम्हीं कधीं आले नां दादर वरूंन नाहीं तरं दादर दादरला यांयचं. दादर वरूंन मंग तिकडूंन वसई ट्रेन पकडांयची. आणि तिथूंन मंग वसई लां यायचं तिकडूंन मंग आपल्यांला जातां येतं.
ते कसं आंता अं भाऊ असतो नां तिथं मंग हां भावांला सगळं माहिती आहे नां तिकडचं अनं आपलं आपल्यांला सुट्ट्यां वगैरें नसतांत -तांत नां अशां जास्तं मंग जास्तं वेळं दिवसं नाहीं राहिला भेटतं मंग ते एकां दिव -सांत जेवढं होईल तेवढं असं बघतां येतं. हम्मं आंता नेक्स्ट टाईम आल्यांवर. हां प्रॉपर नाहीं बघतां येतं असं. तरी ते असं गेलां होतां आम्हीं परंत थोडं मंदिरांत वगैरें असं पणं ते किल्लां वगैरें नाहीं बघितलेला म्हणजे कायं म्हणजे त्यां किल्ल्यांची अशी खासियत वगैरें कायं आहे?
तिकडं असं जुने तोफ पणं आहेतं तिकडे. ते जुने असतांत नाहीं कां तोफ गोळा असं एवढं मोठं टाकतं. कोणते म्हणतांत त्यां ते आहे. आणि बाकी मंग अशांच भिंती आहेतं मोठमोठ्या.
हां हां
हां आणि खूंप मोठा किल्लां आहे. आणि खूंप सुंदर आहे. बघण्यांसारखा असं प्रत्येकाच्यांशी वेगवेगळेच डिझाईन अं राहायचे. अं ते लोक स्नांन कुठं करायचे? त्यांची ती वेगळी रूंम आहे असं खूंप छान आहे म्हणजे असं बघितलं नां खूंप छान वाटतं ते हां आणि तिथूंनच थोडंसं अं थोड्यांशा अंतरावर नां एक बीच पणं आहे कायं बोलतां
हो कां आम्हीं मरीन ड्राईव्ह लां गेलां होतां सूर्यास्तं बघण्यांसाठी तरं ते खूंप अं म्हणजे छान वाटतं त्यांच्या होतां नां तो असं सूर्य हां ते म्हणजे सूर्यास्तं होतांनाच पूर्ण म्हणजे खूंप म्हणजे छान वाटतं होतं तिथं कसं म्हणजे शेवटपर्यंत दिसतो नां तो सूर्य असां खाली गेलां म्हणजे लांस्ट पर्यन्त परंत ते असं आभाळात पिवळांसर वगैरें ते हां हो खूंप छान म्हणजे त्यांच्यासाठीच गेलां होतां एक दिवसं हम्मं ते छान आहे म्हणजे हो हो आहेतं तिथूंन दगंड ते त्यांच्यावरची पणं उभां राहूंन ते म्हणजे छान एन्जॉय केलं सगळ्यांनी आमच्या सोबतं बरेच जणं होते नां
हम्मं
हम्मं हम्मं हम्मं
तुम्ही काय काय पाहिलं? मग तिकडे मुंबईला आले त्या वेळेस.
अ आम्ही पहिल्यांदा तर इकड ताज हॉटेलच्या तिथ गेटवे ऑफ अअ तिथ इंडियाला गेलात. हम. ते अलीकड तिथ. तर ते शिवाजी म्युझियम म्हणून होत बघा. तर त्याच्यामध्ये पण खूप शिवाजी महाराजांच्या काळातल ते होत. वेगवेगळ्या वस्तू म्युझियम खूप हम्. तीन म्हणजे तीन मजली होत असल्या सारख खूप अजून तिथ खूप सुंदर वाटायल होत तिथ. जे जुन्या काळ त्यातला सगळ ह् मला आया महा मंदिर ते, अस टू पॉईंट नाही लक्षात माग पुढ होईल. थोडस ते देवी पण नाही का ते, महालक्ष् लक्ष्मी मंदिर. हा तिथ गेला, मग तिथ तर खूप अस हे होत. गर्दी खूप होती. अ गर्दीलाच बघून मग ते आम्ही बाहेरून हा गाभाऱ्यामधूनच दर्शन घेतल म्हणजे, आमच्या सोबत पण खूप होते मग ते म्हणले. नेमका मला वाटते मंगळवार शुक्रवार तिथ गर्दी राहत तीथे की नाही रविवार होता. रविवारी, मग खूप लोक आलेले होते तिथ. तिथ पुढे एक काजू मंदिर होत तिथंच दर्शन घेतल. तिथ सरबत वगैरे पिलो आमच्यासोबत छोटे छोटे लेकर पण होते. भावाचे दोन मुली.
हम्म
हा आणि मग ते गर्दीत एवढ नाही ना जमणार. मग पुढ सिद्धिविनायक मंदिरात छान झाल बघा. तिथ दर्शन थोडीशी अशी रांग होती. हा तिथ हा मग तिथ रांगेतेत उभार करून दर्शन घेतल मग प्रसाद वगैरे तिथ मस्त झाल. म्हणजेसं गर्दी होती तरी अशी वाटली नाही जास्त गर्दी आहे म्हणून हा अस इकडून लांबून बाहेरूनच ह बाहेरूनच आम्हाली रांग लागलेली होती, तर एवढी पटकन झाल ते. पटपट गेलात अस गर्दी होती, तरी कधी दर्शनाला म्हणजे हे आल जवळ तिथ, म्हणजे अस उतरताना हे ना असं तिथ आपल्याला अ सिद्धिविनायकाच्या तिथ
तर मग ते तिथ पण छान झाल दर्शन मग प्रसाद वगैरे घेऊन तिथ थोड बसलोत आम्ही. हम्. लेकर ते होते म्हणून मग थोड बाहेर येऊन थांबलो तिथ. चालेल ताई छान वाटल तुमच्याकडून नवीन माहिती ती मिळाली अजून थोडी.
हो हो मलाही छान वाटल तुमच्या चालते ठीक आहे. ठेवते.
हो. ठेवा